येतोय का?
हॅलो
आवाज येतो आवाज येतोय का? हा आवाज येतो का म्हटलं? हॅलो हॅलो
कट होतय येतोय आवाज हो हो येतोय येतोय जेवण झालं? हो आ त्ताच जेवण झालं. तुमचं? झालं आमचं पण आत्ताच झालं आत्ताच झालं. काय खाल्ल आज? कशा आहात तुम्ही? एकदम छान.
आम्ही पण मदेच येत. काय खाल्ल?
काय खाल्लं आज, काय जेवण केलं?
आज आम्ही शेवभाजी, बटाट्याची भाजी, चपाती
ज आम्ही शेवभाजी
तुम्ही? तुम्ही काय खाल्लं? हॅलो हॅलो.
हॅलो मुलं गेली शाळेत? हो एक त मोठा आय ना तो आत्ता आला दीड वाजता. हा हा आणि एक ए ना लहान ए तो दुपारी जातो. हो का दोन मुल आय का?
हवं संध्याकाळी येईल सहा वाजता तो आता.
तो आता. बर बर मुलगी नाय का? नाय नाय दोन दोन्ही मुलं आहेत.
हा दोन्ही मुलं आय एक सकाळी जातो एक दुपारी जातो. दिवसभर चालू असतं त्यांच्या मागच लागणं.
लागण, हो ना क्लास हे काहीतरी चालूच असतं मुलां
म काय म्हणता?
पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्याकडे पाऊस वगैरे?
पाऊस नाय काय नाय पावसाचच वाट बघतोय आम्ही मागच्या वेळेस खूप लवकर पाऊस पडला होता पण या वर्षी कायच पाऊस नाय.
हो जून मध्येच पाऊस पडला यावेळेस कसा? एक महिना वाढवा झाला ना याचा अधिक महिना हा.
तरी पण अजून काहीच नाय ना पावसाचा पत्ताच नाय आजची बावीस तारीख आली.
हो ना इकडे पण नाय आमच्याकडे. तरी म्हटल बघू ताईंना फोन करून काय चाललं काही नाय पाहायच. पाणी हाय का नाई?
एकदम मंचुलि आम्ही
आम्ही पाऊस नाय काय नाय. हो ना? हम् हम् हम्. म आता आराम करायचा का? आराम नाय आता तुमच्यास बोलू म्हटलं आता छान वाट त तेवढच. हो ना बरं झालं म- मी पण आता आवरलं घरातलं. चला म्हंटलं आता कॉल करू. हा हा हम्म, बाकी काय म्हणता? काय नाय चाललंय आता घरातला आवरायचं नातू झोपला आता एक. हे गेलाय शाळेत. तुम्हाला काय आवडतं खाण्याबद्दल त्याच्याबद्दल रेसिपी सांग मला एखादी. मला ना? तसं काय नाय नॉनव्हेज मध्येच चालतं मला शक्यतो नॉन व्हेज आवडत. नॉनव्हेज आवडत का फिश वगैरे पण खातात का तुम्ही? हो खातो ना फ्राय करतो. हा ते तर एकदम फझ आवडीचा विषय आहे काल.
पण हे फिश
हे पीस हो पीस फार आवडत बाकीच घरात कोणी खात नाही. पण मी एकटीच खाते. मग एकटी साठी करा कंटाळा असल मग एकटीसाठीठी कंटाळाेतं मग माझं काही अन्नच होत नाही
पण आवडत नव तु मला.
तुमला आवडतं पण आता नावील अस आहे ना एकटीसाठीठी करायचं म्हटलं तरी कंटाळा करतो माणूस.
ते पण पण आवडत तर आणून करायचं खाऊन घ्यायचंय.
घ नाही ना शक्यतो मला ना गमत नाही जायला.
हम्.
आणि मुलाला सांगितलं ना जा.
हा.
म्हणत नाही बाई मम्मे मी काही जाणार नाही तूच जा, आणि तूच घेऊन ये. तो पण आ जात नाही.
हम्.
त्याच्यामुळे मग नॉन व्हेज म्हटलं तर तो घेऊन येतो ते जास्त मला आवड. फिश आणलं तर कोण कुठे बाहेर गेल तर घेतो आम्ही
म्हणजे खांन होतं बाहेर गेल्यावर.
हो बाहेर गेला का मग खाऊन घेत
हा मग
तुमचं?
आमचे इथ नॉनव्हेज
हो का? वगैरे काय बनवताच येत नाही मला मुळात, आणि खात पण नाही घरात कोणी. नाही, आणि आमच्या इथे कस वार- वार पाळून खातो आम्ही शक्य त सोमवारी खात नाही. गुरुवारी नाही. परत शनिवार
हा.
काही असत ना वो तास त्यावेळेस पण नाही फक्त रविवार, हो रविवार सोमवार, बुधवार दोन वार
हमं.
ते पण क्वचित महिन्यात न एकदा दोनदा.
हा हा. आम्ही पण हे ना सोमवारी, गुरुवारी, शनिवारी हे तीन दिवस खात नाही म चतुर्थी, पौर्णिमा मधल्या जे एकादशी वगैरे असतात. ते दिवशी नाही खात पण असं खातो मध्ये म्हन
मला काही आठवण नाही येत शक्यतो मुलालाच आमच्या चिकनची आठवण येते म तो म्हणतो मम्मी मी घेऊन येऊ का माझ्या पुुरत बाबा घेऊन ये नाही. तर बाहेर खायच तर बाहेर
हा हा.
मग तो घेऊन आ आला करून द्यायच त्याला, फक्त वार त्याला सांगितलेलं आहे. तुला मी करून देईन फक्त सोमवार, शनिवारी आणि गुरुवारी करून देणार. हो बरोबर ए ना. आपण त्यांना सांगितलं तरच त्यांना समजणारना? बरोबर ए ना. हो ना.
आणि त्यांनी तसं पाळलं का त्यां त्यांच्या पण पोरांवरती तसंच होईल ना?
ते तसंच होईल ना सवय? बरोबर ए ना. नाही तर कसय अस आपण -
हम्.
हम्.
घरामध्ये आपण सांगित-
घरामध्ये आपण सांगितलं तर समजलं समजतं ना सगळ्यांना? बरोबर ए ना. आता मी पण असच - तशीच सोमवारी घातली. आता माझ्या मुलांना पण समजलं आज सोमवार ए. हो. आज काहीच आणायचं नाही. काही नाही खायचं
हम्म.
हम्म. मुलगा कितवीला आहे तुमचा?
आता एक ए -
आता एक ये तो नववी ला ए. हो का? आणि लहाना ए तो - दुसरीला ए. बरच आंतर आहे म. हो. पाच वर्षाच ए. हो ना? हां. हां.
बात -
त्रास वगैरे नाहीे देतला ना?
त्रास-
तास पोराचा असतो चालू. पोरांच त चालूच असत त्रास. हो ना. ट्युशन वगैरे, सुट्टीच्या दिवशी तर कसा दिवस येतो- ते समजत नाही. रात्र कशी होती ते समजतं, बरोबर ए ना. ट्युशन वगैरे? दिवस त्याच्यातच जातो.
हम्म.
म आता ट्युशनला न्यायचं असल एकाला? परत. हां. आता मोठा आहेे तो चार वाजता ट्युशनला जाईल. सहा वाजता येईल. हां. हां. आणि लहाना पण म स्कूल मधन सहा वाजता येईल आता. देवा म्हणजे दिवसभर आहेच तुम्ही बिझीच ए.
ते सकाळी-
बिझी. ते सकाळी पहाटे पाच वाजता उठलो का रात्री बारापर्यंत बिझी. बापरे! सकाळी झाल आता तर म स्वयंपाक काय करायचा? संध्याकाळी काय स्वयं - -पाक करायचा तेच. हो ना परत मुलांच्या डब्याच-
मुलांचं वेगळं घरात-
मुलांचं वेगळं. घरातलं वेगळं. नाश्त्याचं वेगळं. नास्ता पाणी वेगळा. हो ना.
हम्म.
हम्म. अजून काय चाललय?
काही नाही. एकदम मस्त. पावसाचीच वाट बघतोय. पाऊस पडला का जरा गरमी तरी कमी होईल पण - कुठं गरम होतच हो.
पाऊस नाही काही नाही. खरंच ए पाऊस यायला पाहिजे माहितीय का? असं- पाऊस आला नाही म्हटल्यावर अवघड ए का नाही परिस्थिती?
परिस्थिती म्हणजे की- -ती महागाई एवढी वाढली आहे त्यामुळ. तेलाचे भाव वाढले. पेट्रोलचे भाव वाढले. गॅसचे भाव वाढले.
चे भाव वाढले, हो ना परवडत तर काहीच नाही पण आता नावीलाज हे त्या गोष्टी ला मग आजकाल आता हे शॉप भाजीपाला आणायला गेल तर आधी कस शंभर रुपयात हे होता हो आता पाचशे रुपये आता पाचशे रुपये. हा कुठे जात ते? समजत नाही पाचशे नाही नाही ना आता किंमतच नाही राहिली पाचशेला. पहिले कस शंभर रुपयात किती बाजार यायचा.
आता काय शंभर
तसं काय राहिलंच नाही आता, आता काय शंभर रुपयात येतय. आता मुलांना खाऊला पैसे द्यायचे म्हटलं तरी बग मुलं दहा वीस रुप ये घेत नाही नाही पन्नास द्या आणि शंभर द्या. ह याशिवाय तोडातून शब्द येत नाही, बरोबर आहे ना पाच हजार रुपया हो
हम्म.
हम्म.
हा तेच की,
अच्छा बाकी जेवण झालं तुमच हो जेवण झाले. आता आवरल. थोडंस आजून चालू आवरायच फरशी वगैरे पुसायची म्हटलं बघू आता ताईना कॉल लागतो का नाही ट्राय करून बघूया की म्हणून कॉल केला तर कॉल लागला हम्म हा हा.
चालत.
हाय ना आता एक नातू येईल शाळेतून मग त्याला घ्यायचं. त्याच आवरायचं हो छोटा झोपलेला आहे. हा.
दोघांच मग
सभाळायच पूर्ण दिवस तुमचा पण त्यात हो पूर्ण दिवस त्यात.
ह टाइम कस जात
टाइम कस जात असेल ते समजत नसेल टाईमच समजत नाही.
घड्या बघायची गरज नाही का?
घड्याळ बघायची गरज नाही का आजिबात नाही. घड्या किती वाजल्या काय काहीच समजत च नाही टयमिंगच हेच नाही आहे.
बंधन नाही म्हणजे
बंधन नाही म्हणजे रात्री पडल्या पडल्या झोप लागत अस ल तुम्हाला कसं पडल्या पडल्या झोप लागते. दम थकले उलट थकले का त्या दिवशी द झोप नाही लागत ते पण आहे थकल्यावरती त्या दिवशी झोप नाही लागत. हो ना.
हम्म.
हम्म.
तेच ना.
नको हाय. कुठे गेले होते का नाही सुट्टीमध्ये? सुट्टीमध्ये माहेरी जाऊन आले ना मे महिन्यात का? हो. हो का.
हम्म, मा
हम्म माहेरी जाऊन आली, बहीण होती मोठी आणि मी आम्ही दोेघी जण गलो होतो. आईकडे गेले असतील दोंडे्या बिंडेला
हो.
धोंडा झाला का नाही? हो अधिक हो अधिक महिना खूप छान झाला आमचा. हो ना आता आपण बघतो ना याच्यात मोबाईल वर, ते मोबाईल वर बघून बघून सगळीकडे ते धोंड्याचच चाले, हो
हो. अधिक महिना यावेळेस सगळ्यांचा जोरात होता. छान -छान झाला.
छान- छान झालं. हो का? ह्, आमच्या पप्पा, बाकी तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला.
आपला वेळ झालाय आता. ठेवू फोन?
आ ठेव फोन? चालेल चालेल. ओके चलो बाय, हो थँक्यू.